जेवलास का, नाइ?
जेवलो बगा, तुमी?
होय जेऊनच, जेऊनच बसलेलो, मित्राकड वेळ.
हां, मला काल हे तुम्ही, देन द म्हणून.
होय, किल्ला बघ आता. माज, नऊ-दाहा कंप्लीट झालेत बग, फिरून.
हम्म हम्म, पइला किल्ला, कोणता केलता?
पयला रायगड
राय डायरेक्ट, पइला रायगडच?
रायगड रायगड, पइला डायरेक्ट रायगड.
भारीय
रायगड किल्ला बगितला नाइ, तर काय बगीतलं नइ.
कसाय आणि राजगड?
राजगड बगीतला, रायगड मागच्या वेळी गेल त, दि हेज्यात दिवाळीच्या टायमाला
दिवाळी, दिवाळीला जाताय का, तुमी?
पिरेड मध्ये भाऊबीज झाले, का नाही? दुसऱ्या दिवशी आम्ही तितन गायब, दोन-तीन दिवस येत नाई, मग. भाऊबीज झाली. म नंतर, अन पोरं इगड-तिगड गावी, तेन जाणार असत्यात ना.
हा हा.
त्यामुळ भाऊबीज झाली, दुसऱ्या दिवशी लगेच. जातोय
फीरायला
म निघा, काय याल किल्ला-किल्ला, किल्लाच काय म्हणाल तुम्ही?
कील्लाव फिराय मज्जा येत ना? तस करत चा पण ज्यास्त येत नाइ आणि महाराजांच आपल्याला सगळं माहि
इतिआस, हां इतिआस, पण भेटतोय, हम्म.
रायगड तर अ दोन तीन दिवस लागत्यात फिरायला. पूर्ण रायगड फिरायचा म्हणलं तर, तीन दिवस कम्प्लीट हा कम्प्लीट तीन दिवस लागतं.
मी पण म्हणालोय ह्यावेळी यायचं म्हणून,
हा असते आमचा आता काय. हे आमच हि दिवाळीच आमचं तिसरं वर्ष. जाणार आम्ही हा आता पोरं चालू केल्यात किल्ल हूडकाय एक दोन- पुरंदर, आणि कुटला तर फायनल आय आणि दोन किल्ल तर-
पुरंदर हे च्या पशी येतंय.
हा पुण्या साइड लाच की जास्त करून त्या पु- पुण्या साईड ला पुणे सातारा इकडच साईड ला किल्लाय जास्त आहेत ना.
होय होय.
आतापासून पोर आता कुठला किल्ला चांगला आहे ट्रेकिंगला वगैरे. हे आता हुड काय चालू केेल्यात चार पाच किल्ल धरतय- दोन तीन दिवसात आवरत्यात आपलं.
हम्म किती दिवस जातय तरी?
दोन तीन दिवस जातय की.
आं.
काय जास्त मोटा कील्ला नसला, एका दिवसात दोन होत्यात. जास्त जर मोठा फिरायचा जास्त किल्ला असला. दिवसाला एक घ्यायचा.
हां.
कसय एवढ्या लांब गेलय म्हणल्यावर पूर्ण बघून तर याय पाहिजे ना. आर्ध बघून यायचं हे काय बरोबर नाही. त्यामुळे जेवढा किल्ल्याला वेळ देईल बघता येईल तेवढं बघून घ्यायचं आहे एकदाच. मागच्या वेळी तसच झालं की तोरणाला गेलो, लेट झाला आम्हाला. सकाळी एक किल्ला केला नाय, मग दुपार नंतर लेट झाला. तोरण्यावर जायाला आणि तोरणाला कसा आहे डेंजर किल्ला आहे तो अंधारच्या सहाच्या आत किल्ला फिरून खाली याय पाहिजे.
तोरणा?
हा फक्त एक माणूस जाईल एवढीच हा हा. तोरण तोरणा च.
हा किती सोळाव्या वर्षी सोळाव्या वर्षी जिकलेला
पहिला.
हा. हा
एक माणूस जाईल एवढीच वाट आहे ना ईकड सगळं पूर्ण खाली व दरी आहे. धरायला साईड ला काही बॅरगेट काहीच नाही. त्यामुळं साडेपाच सहाच्या आत किल्ला पूर्ण फिरून खाली याय पाहिजे तळाला पायत्याशी. आम्ही किल्ला घेतलेलो चारला चढायला, वेळ झाला नाही आम्हाला. हा त्यात आम्हाला जास्त काय माहिती नव्हती ना तिथली, माहिती घेतली नव्हतो आम्ही.
हा हां.
पाऊस एक असला भयानक लय वाईट. पाऊस गेलो निम्मे पर्यंत-
हां.
ते डेंजर बघितलो म्हणल हा मग निम्म्यातन परत आलो आम्ही किल्ला पूर्ण वर गेलोच नाही.
म पूर्ण झालाच नाही तो किल्ला?
किल्ला झालाच नाही आता ह्यावेळी घ्यायचं म्हणतोय तोरणा अनेकदा. डेंजर आहे तो पण किल्ला वातावरण बघितलो त्यावेळी पाऊस भरपूर त्याला अंधार पडायला आलता. ते कस जरा जरी ची चुकी झाली कि ते वाईट हाय लय बेकार त्यामुळे म्हंटलं गप खाली परत पुढच्या टायमाला घ्यायला येईल म्हणला आणि एकदा.
हा.
पाऊस एक भयानक होता, त्यामुळे मग रिटर्न मधनं फिरल. ती आमच्या किल्ल्याला फिरायला जायला पोर फिक्सच आहेत नाही दहा बारा जण. हि गल्लीतली च हायत सगळी.
हम्म.
या वेळी आणि आता वाढल्यात अठरा एकोणीस पोरं व्हायल्यात. या वर्षी हा. बघायचं आता गाडी मोठी करायला लागणार या वर्षी. मागच्या टवेरा केलती ना अकरा दहा अकरा श दहा मागच्या वेळी तेवढीच दहा अकरा पोर होती. हा मिनी बस सतराशीटर सतरा, अठरा शीटर असते ती बघायच अजून पोरांचं फायनल काय काय होतय येतो तर आता म्हणालेत मापजन. त्या टायमिंगला आणि बघा
येतो येतो येतो करत टायमिंगला नंतर कॅन्सल करतात सगळेजण.
तर अवघड होते नाही मग गाडी बिडी ठरवून ठेवली की मग अवघड होते नंतर त्यामुळ
अजून नाही दोनला जाणार म्हणजे भरपूर वेळ हाय.
दिवाळी लांब आहे आजून दोन तीन चार महिने आहेत दिवाळीला.
हम्म
बघायच.
काय मग
काय आणि निवात.
हम्म हम जिम बिम कस काय ह जाताय का तुम्ही जिमला.
जिमला होय जातोय की जिमला आता झालं न वर्ष होऊन गेल.
वर्ष होऊन गेल काय चागलाय कि मग काय म्हणून जातोय.
होय का
मला ही दीड वर्ष झालं आता.
हा हा
हम्म
मग डायट प्लॅन वगैरे काय बल्किंग साठी सांगा आम्हाला थोडं.
बल्किंगसाठी बघा
हम् बल्किंग साठीच पाहिला आम्हाला. वेट वाढणाच. माझा आता आहे की साठ बासष्टची ट्रेंज हाय की.
साड बासष्ट आहे माझं पण माझं पण किती त्रेसष्ट आहे
होय का ह मला वेट वेट वाढवायचा आहे मला सत्तर पर्यंत जायचं आहे वेट.
हम्म मला पण सत्तरपर्यंत जायचं आहे
त्यात कसं म माझी उंची जास्त ना त्यामुळं वेट दिसत साईज दिसत नाही हा कमीत कमी सत्तर तर पाहिजे
हम्..
डायट प्लान कस काय तुमचा?
इथ का य आई उटते गरम पाणी देते
सकाळी का?
हा मग त्याच्यानंतर काय असेल ते आपलं हा
प्रॉपर अस सगळ डायट प्लान आहे काय?
हा प्रॉपर म्हणजे असं मी रोज बनतोय मी असं एकदा तरी लिहून ठेवलं होतं क प्रॉपर करायचं प्रॉपर करायचं
होत नाही पण ते प्रॉपर मी पण बघितलं दोन वेळा काय होत नाही हम्म
आता खरं सोजी ऐका सांगतो सुजी आहे की नाही सुजी
हा
सुजी खायची बघा भरपूर. दाबूण
रोज खातय काय तुम्ही?
हो सुजी खायचं आणि हे खायचं चहा, काय माहिती हाय का?
केळेना पण भरपूर वाटतय ना हे
तूप सूझी खायची तूप सूजी
हा आणि परत ये तुम्ही क्रेडिट देऊन घेताय का नाही?
क्रेडिट मी एकदा टाकलेलो
हा..
मग परत काय नाही घ्याया
आता बघ घेतला नाही अजून नाय मी ते तुम्ही ह्याज घेतला असेल मसूल प्ले झाल्याच
हा मी वेल हचा घेतलेलो वेलपोर मध्ये आत्ता नाही हो घ्यायला
काय खरोखर
खरंच सांगालोय हो
आणि ते हे जे घेतलेलं ते मासुल प्ले च
हम्म.. ते अजून चालू करायाचं
अजून खाल्ल नाही?
नाही
का ओ
मध्ये एकदा दोनदा खाल्लं ते परत मध्ये जिम पण नाही का आठ दिवस बंद होते नाही
ह हा हा...
ति चार पाच दिवस सुट्ट्या पडलेल्या आत्ता सोमवारपासून चाल कंटिन्यू आणि दोन दो लाता.
प्रोटीनसाठीठी काही खाताय नाही.
रटून काय अंडी .
हम्म.
पण डेली होत नाही मध्ये शनिवारला आला.
ह ह.
या गुरुवार आला सगळ अवघड होत न घरात.
घरचाज नाही तुमच्या.
हा घरात नाही चालत म इतर दिवशी काय आहेच हा. परत काय केळी अंडी. जूर दूध. हे ल असतील. मग कधीतर असं अंडी बिंडी चालत नसली की मग सुजी करतोय. एवढच प्रॉपर होत नाही डायट प्लॅन.
काहा.
नाही कामाच्या ह्याच्यात नाही तेन.
हम् हम.
हो कठत . चा होत असेल प्रॉपर.
मग आमचा वडला प्रॉपर होतय.
हो.
अवघडं ते सगळं मग तुम्ही ते स्प्रॉट्स खाऊ शकताय की.
ठी का.
स्पलॉटस मध्ये काय ते असती. चना.
हा हा.
परत शेंगदाणे मूग. सगळ काय करायचं एकत्र घ्यायचं.
हां.
आणि रात्रभर भिजून ठेवायचं
हो.
आणि खाय सकाळी उठल्यात.
सकाळी उठल्यावर का. तो ट्राय करतो.
हम् हम.
चाल केल्याशिवाय म्हणून जाऊणारम्ही.
होय.
थोडे नक वाटणारला सवय झाली की मग काय वाटत नाही परत.
हम.
चालू करायचं.
ह.
घेणार पण घ्यायचं म्हणतोय.
काय?
घेणार वेळ घेणार
हा.
घ्यायचं म्हणतोय, पण आणि एक दोघं तिघ नाही होय मला दोघं तिघ जिम पार्टनर आहेत ना माझे मित्र ते पण बोललेत मला ते कसं हा
ते फालतूची शुगर आहे, कॅलरीज नुसता वाढवते फॅट रूटीन वाढवते
हा.
त्याच्याविषयी आपण प्रॉपर डाईट घेऊन तुम्ही केल की नाही भर व्यवस्थित तुम्हाला मिळते रिझल्ट
प्रॉपर डाईट पण व्हाया पाहिजे ना जरी आपल्याला ते पण अवघड आहे
अंडी पण नऊ रुपये झाल्यात
हा तेच की
तुमच्या इथे किती आहेत?
आमच्या इथे आठ आहेत. अठरा आठ साडेआठ रुपये आहे.
मी काल आनाय गेलतो नाय परवा रविवारीच की आनाय गेलतो
आता कसं पावसाळा थंडी रेट जास्त असत्यात ना
उन्हाळ्यात पण एवढं कुठे होतं.
होय उन्हाळ्यात पण साडेसहा सात रुपयेच रेट होता थोडा
हम्म.
ते घेणारच काय होते ते आपला डबा आता आपण तीन केजीचा डबा घेतला
हा.
तर डबा एकदा संपला परत वेट उतरते म्हणा असं दोघांनी मला बोलली
तेच की काय होते आप ते आपण सरप्लस मध्ये खातोय कॅलरीज
हा.
मग ते एकदा अस बंद केलं की मग आपोआप हळूहळू वेट कमी करायला सुरु होते.
हा मग तेच मला दोघांनी म्हणले
हा.
डबा संपला तर परत आणि वेट कमी व्हायला चालू होणार मग ते काय उपयोग आहे दोन महिन्यासाठी वेट वाढून आणि ते प्राइज पण भरपूर आहे तीन साडे तीन हजार रुपये काय तर हाय प्राईज
हम्म भरपूर आहे की.
डब्याची. हम्म.
हम्म.
महिना दोन महिने कायतो डबा जातोय.